हा मॅगीतून कसं बनवतय ओ?
तुम्ही कशे बनवता सा?
अ मी काय नाही आता कसं केलं फक्त त जरा तूप सोडलं आणि असं अर्धा चमचा सोडल आणि त्यात डायरेक्ट असं पाणी वतलं एक वा वाटीभर. आणि तो मसाला फक्त घालून अ पाण्याला उक ळी आल्यावर मॅगी घातली तर असं केलं, हां म्हंजे फक्त झट पडतेय मग जरा जास्त तेन करायच असल की मग कांदा टोमॅटो मिरची कांदा कांदा एक बारीक चिरायचा टोमॅटो एक बारीक चिरायचा आणि जरा जिरा घालून फोडणी देतोय कांदा टोमॅटो भाजायचा नंतर मग मिरची पण भाजायची त्यात आणि लाल होस तवर भाजल्या नंतर मग पाणी ओतायचं. ते तेलात मसाला टाकायच नाही तेलात मसाला टाकला ना ते पानचट होत.
हा
कुठलाच मसाला असू देतेला तर असं घालायच नाही एकाद वेळेस आपण गिरवीतीण करतोय ना. त्यावेळी असं पाणी घ्यायचं वाटीत एक चमचा नाही तर दोन चमचा आपलं पोहे खायचं आणि त्याच्यात मसाला घालायचा आणि ते मसाला अस हलवायचा आणि नंतर ते वतायचं पा ह्याच्यात आपण आमटी ते करतो ना त्यातचं डायरेक्ट मसाला कुठलाच घालायचं नाही
हा
त्यामुळ असं आमटी असं एका साईडला आणि पातळ असं घट्ट एका साईडला होतंय बघा
हा
तस होते त्यामुळं पांचट होत्या हा मग मॅगीला पण अस तेलात मसाला टाकायचा नाही वरं पाण्यातून टाकायच.
हा हा
मसाला घातला त्यात काही मिठ तेन ऑलरेडी असते मी मला माहित नव्हत. परवा दिवशी मीठ घालून केल तर कोमलताई कावालत्या मीठ घालायच नसत. ते अग म्हणून त्यात सगळं असते मग आज घातलं नव्हतं
हम्म मीठ असतेय त्यात होय
हा मी मला माहित नव्हतं ते मी मीठ पण घालत होतो मॅगीला.
नाही मीठा असतय त्यात आम्ही पण मीठ नाही कधी घालीत मीठ असतय त्यात.
मग तशीच केली हा मग थोड शिजू द्यायच. वरन कोथंबीर तेन घालून गरम गरम एखादे वेळेस पातळ पण करतोय सूप वाणी प्यायला आणि कधीतरी घट्टकरतोय. मुलग्यासाठी केलो की घट्टच करतोय.
करतायसा काय हा.
आणि सगळ्यांसाठी केले की मग, जरा असं मीडियम पातळ पण प्यायला पण हो तय आणि खायला पण होते.
हाय ते मग आता ते मोठ्ठ पॅकिंग आणता, की लहान आम्हीं पण तसंच करत काई कांदा टॅमेटो वटांना जरा घालून.
ते मध्ये काय होत होत, आमच्या आत्ती आमच्या आत्तींच्या ओळखीच कोणतंरी हाय त्येच्याकडून आम्ही कॅन्टीन मधून आणत होतो, ते किती मोठं सदुसष्ट रुपयांच रुपयाला मिळत मॅग्गीच मग ते आणत होतो. त्यात त्यात दोन वेळा केलं की पूर्ण घर म्हणजे खात होत मग आता काय लय दिवस झाला आणल नाही मग बाजार भरताना त्यातन एक दोन पुढं आणलं होतं छोटे छोटे ते चौदावाले नसत्यात का ते
लहान नाही पहिला सगळाच नाव म वाली
होय होय आधी पाच रुपयाला पुडा होता भरपूर होती आणि पाच रुपयेला होता आता सात रुपये केले काय ते आमच्या इथं सातला आहे
आमच्याकडे नाही पाचलाच खर कमी मिळतय त्यात हम्म कमी असते नाही त्यांना हा युपी ची हा ती मेरी मॅगी म्हणून येते ना पिवळा पुुडा तो
हा हा हा ते आम्ही पिवळाच आणतोय इप्पी मध्ये पण छान असते गाजर ते नसते ना मोठ मोठ
हो त्या तयार असत हो मसाल्यात
हा माझी डिलेवर्हरी हा काय मी डिलिव्हरी झालतो तेव्हा दुसऱ्या का तिसऱ्या महिन्यात गेलतो ना पेपरला आणि पेपर न असं चालतो तेव्हा भावाने केलत माझ्या
हा हा
मॅगी छान झालती दोन-तीन पुड्या इप्पी ची केलती त्यावेळी बीपी मॅगी खाल्ली होती मग आम्ही काही ही असली पिवळ्या पॅकेट मधली आणतोय
आ हा हा
कस कांदा टोमॅटो त्यां घालून करताय
होय कांदा टमॅटो घालतोय आम्ही
कांदाा टोमेटो घालतेय हम्म हम्म आम्ही पण घालतोय असल की नसल की मग हाय असं साध कधी वटाण असले की वटाणा घालतोय ते वाटाण पण त्यात शिजत नाही ते वाटाण काय करायला लागते आधी अम् घ्यायाला लागते हा तेलात भाजायच कवळा हा कवळा असलं तर
नंतर वाजायचं म्हणजे कस कच राहत नाही ना ते हम्म शिजत लेगीच हम्म वापते हय हम्म हम्म ते जरा उगाच कडईत घाल जरा पाच मिनिटं प्लेट घातली लगे असं पाणी सुटलेवरणी होते आणि मऊ ते
हम
तेला हम् हम् हा
चायनीजच नूडल्स तसं पण मॅगी करत
तस कधी नाही बा के केलेलं आम्ही
ते काय करायचं पाणी ठेवायचं ज पाणी उकळत आलं ना त्यात मॅगी घालायची आहे हाय अस ते सुराबिरा काय करायच नाही हा असं लांबड लांबड घालायचं ते आणि नंतर एक दोन ते तीन मिनिट असं लगेच पाण्यातन काढायचं आणि लगेच काढल्या काढल्या आहे ना त्याला असं आपलं मोदक पात्र असे त्यात ठेवायचं गाळायला पाणी गाळायला आणि ते गाळत असत ते तवासा आहे ना जरा सुटसुटी तवासावर तेल सोडायं तेल सोडल्यामुळे ते चिटकत नाहीत एकमेकाला असं सुट सुट्ट होते किंवा परा तीत असं पसरायं ते सुट्टं सुट्टं ते जसं गार होईल ना तसं जरा कठीण होतंय ते चिटकत नाही मग हा नंतर मग कसं आपलं ही ढबू मिरची टोमॅटो, कांदा, गाजर हे असतयच की मग ते बारीक चिरून हा ते बारीक चिरून घालायचं नंतर तर मॅगी मसाला, ते सोया सॉस, चिली सॉस ते नसलं तरी आपलं साध टोमॅटो सॉस घातलं तरी चालतय आणि आपला कलर असतोयच की घरात पण ह्याला आणलेला शिऱ्याला तेन हा ते जरा कलर घालायचा मग
मग तुम्ही रेग्युलर वापरता अस टॅमाटो सॉस तेन
अ आमच्या घरी असतय कधी तर कसं ते नाही कवा तर क कस समोसा तेन आणलेत ना एका समोशा संग एक ते मिळतय हे कॅचअपची पुडी हा ए एक पुडी मिळतीया मग ते एका दिवस कोण खातय कोण नाही तरी पण आता आहे ना एक पास सात पुढे असतील घरात मग नंतर कवा तर ते सँडविच केलं किंवा काहीतर असं वेगळं केलं की त्याला लावून खात्यात. अस उत्तपा केला.
होय आमची शेंगदाण्याची गोळी ना ह हम्म हम् आज एकादशी आहे त्या हो
होय काय
हम्म त्यामुळं डबल हे होतंय नय एकादशीला हम्म त्यास नी काही
अ ढबू मिरची खात्यात तिकडं
कशाला एकादशीला नाही बाबा
हा इथं आमच्या इथं खात्यात म्हणजे आम च्या घरी खात नाहीत आमची एक मैत्रीण हाय त्यांच्यात खात्याात ढबू मिरची भाजायला लागतीया. वरीची भाकरी, ढबू मिरची आणि आणि काही तर अस ते जी बटाट्याची किंवा ते
ह अ शेंगदाण्याची आमटी करते सोडा आम्ही पण कार ढबू मिरची नाही बा ढबू मिरची नाही चालत एकादशीला
होय चालत नाही त्यांच्यात खर खात्यात ते असं भाजत्यात मण तेलात आपण कसं कारली भाजतोय ना
हा.
तसं भाजून मीठ टाकून त्यावर शेंगदाण्याचं
हम् आमच्यात नाही ढबू मिरची खाईत नाही सोडा कारण बटाटू, शेंगदान आपलं जे उपवासायला चालतय तेच अ आमच्या मा माहेरात कनी हे सुद्धा वरी सुुद्धा खाहीत नाही सोमवारला
होय आमच्या इथे पण नाही फक्त शाबू नाही इथे पण नाही. एकादस हा एकादस आणि रविवार ते नसला आधी मधी असलं वाराला ते फक्त
आम्ही नाहीच कुठल्याच वरायला नाही येऊन जावून एकादशीला
आम्ही आमच्यात पण वरी कोण खात नाहीत फक्त आत्तीचा रवी रविवार असतोय ना मग रविवारी फक्त वरीचा भात करते. दुपारचं ते पण हा गरम गरम खायच्या टायमाला करतोय. ते हे करायचंय हो वरी आणि शाबू अस भाजायचं त्याज्या काय तर आंबोळ्या पण करतात म्हन की
होय करत्यात की
हा ते भाजून ते मिक्सरला खर बारीक होतय शाबु तेन मिक्सरला
शाबू हुतय मिक्सरला अ बारीक पण भिजत घातलेल् परवडतय भिजून बारीक केल्यालं परवडतय इथे
भिजवून कसं बारीक करायचं
शाबू भिजत घालायचं आणि वरीचं तांदूळ पण ता-तासभर दोन तास भिजत घालाय दोन तीन तास लई उशीर ते काय मऊ लगेच हुतय आणि नंतर न आपण कसं आंघोळीला मिक्सरला तांदूळ लावतोय तसं त्या प्रकारे तांदूळ मिक्स क्सरला लावायचा आणि हे करायचं मग हम्
चांगल होतंय
हम्म होतय की
आणि मग वरीची भाकरी करायला तुम्ही ह हा वरीची भाकरी करायला काय करतायस
करी करायला काय नाय वरी आणायची आम्ही घरात असल्या तर वर्या म्हणजे विकतचया वऱ्या काही दळून आनत नाही सोडा घरी वरी असली तरी इकत आणतोय दळून आणतोय आणि आपण फक्त जरा दळतो शाबू घालाय लागतंय थोडं हा चिकटपणा यायसाठी
भाकरी करायची खर असय की ते लई भिजवायचं नाय वाळंवाळं च पीठ त्यांनी वाळं वाळंच पीठ नंतर जसं जसं वेळ व्हीत जाईल तस तसं पातळ व्हीत जातंय ते
हा हा म्हणजे आपलं बाजरीचं पण पीठ तसंच होतय की उतवणी घालून जर मळलं तर ते थोड्या थोड्या वेळात नाही ना पातळ होत जातय पीठ
बघा
हा
करलोय की